हॅलो हां बोला
हा मग ते अक्कलकोट झालं तेव्हा आणखी आणि फोरसी. अ म्हणजे आम्ही लेडीज व मिळूनच ना गणपती पुळ्याला जाऊन आलो.
होय.
हम्म म्हणजे अजून म्हणजे जन्मल्या पसन समुद्र बघितलाच नव्हता ना मग काय पण करून स समुद्र बघून यायचंच ठरवलं.
होय.
पहिल्यांदाच गेलेल इतकी छान मज्जा आली लय छान मज्जा आली. समुद्रात म्हणल आता नंतर कधी जायला मिळतय नाही मिळतय आता जायाच म्हणजे जाय चच म्हणल.
होयच की.
आणि एक दहा बारा जण होतो आणि एक दुसऱ्या असं होत्या अस स सतरा अठरा जणी होतो आम्ही आणि छोटी ट्रॅव्हल्स केली. मिनी ट्रॅव्हल्स आणि जाऊन आलो. आणि जाताना मग अ ते चिली महाराजांचा मठ एक बघितला.
हा.
आणि नाणिचा अं ते कुठलं महाराज आहेत कि वो?
अ असे भरपूर जण फिरायला असले ना मग मज्जा येते.
ते हां नरेंद्र महाराजांचा मठ बघितला.
हां.
आणि मग डायरेक्ट गणपती पुळेला गेलो. हा छान मजा आली तीथ अस घाटी घाटीतलं नळदुर्ग किल्ला बघितला मग असं गडावरून समुद्र दिसतय खाली ते नाही.
नाही व.
एका साडीवर गेलो आणि आहे त्याच साडीवर समुद्रात भिजलो पण डुब ड्या पण मारल्या आणि आहे त्या साडीवर परत आलो. म्हणजे बदललीच नाही भिजलेली साडी घरात येपर्यंत वाहिली.
वाली होय.
हा फक्त ना हातपाय धुतलं तिथं तिथं पाणी पण विकत भेटतं माह
तुम् आत हाय हो.
हा दहा रुपयेला एक बादली पाणी मिलत म्हणजे गरम पाणी पाहिजे असल तर वीस रुपये ला बादली आणि गार पाणी दहा रुपयाला भाजली मग दुसऱ्या लेडीजनी ड्रेस घेतलेला बरोबर म बाकीचे त्यांनी वीस वीस रुपये दिले आणि
हां आंघोळ केली.
अंघोळ केली तिथं मग मी काय नाही मग ते एका पंपावर गाडी थांबलेली पेट्रोल भरण्यासाठी मग तिथं गर्दी होती खूप म्हणताना आम्ही मग एक चार पाच लेडीज तिथे टॉयलेट वॉशरूम ला म्हणून गेलेलो मग त्या वॉशरूम पशी जवळ असं मस्तपैकी बेसिन वगैरे होतं हात धुवायला तोण तोला मग तिथंच हातपाय वगैरे वाळूच स्वच्छ ुतलं कपडे झाडली आणि आलो परत मग नाही तर मला पण ड्रेस घालायला आवडते अजून पण खूप आणि आणून पण ठेवला पण तो काढला नाही अजून सांगित घरात आणलेे हा
ह क कसे क कसे क कसे
अ गाऊन तेवढा आत्ता आत्ता घालाले नाही तर आधी साडीच
डी गावाकड राहत ोय त्यामु आपण ते परमिशन देत नाहीत
देत आणि आमच्या गावात कस नाही जास्त म्हणजे असं घोष असल्यागत आहे
हाय हा आणि हिकडून तिकडून माणस त्यामुळेळ ते नको वाटते आपल्याला पण नको वाटते
नको वाटत मग आमचं घर कसं एवढं रस्त्यावर नाही ना त्यामुळे आम्हाला का एवढं आणि शेजारला पण एक चौवी पाच जण य त्या घालतात त्यामुळे आता मला पण सवय झाली मी वर जास्त जातच नाही म रस््याकडे
रस्त्याकडेला
हा घरातन बाहेर जातच नाही मग आणि जर जायच झाल तर साडणीसून मग पलीकडे जरी जायच जाल तर साड नसून जाते मग
ह सारखं ते चेंज करान म्हणून तर फिरायचंच बंद करायचं
बाहेर जा्यायचंच नाही मग गाऊन घालायचं आणि घरातच बसायचं
घराशी बसायच
हा
तुमचं शिक्षण ते
शिक्षण माझं झाले कि अकरा बाराही झाले बारा पूर्ण नाही झाले
बर हां
अर्ध झाले
मग पुडं का काही केलं नाहीसा
पुढंचव कुठलं एवढं
विष् नव्हतं
नव्हत हा परमिशन म्हणा आणि शिकून काय करायचंय. हे असं विचारतं ना.
हम्म आम्ही शिकलोय तरी पण घरातच आहे.
ह म ते तसच हो आणि लग्न झालं की आधी मीच्या आधी बघायला आली मग संसार लागला अतिसंसार लागलाच म
लगच वाटलं परत पोरं बाळ
हा सगळं ती मगत.
हम
आणि अजून पण मस्त वाटतय की, पूर्ण करावं एनपीएससी यपीएससी द्यावी.
होय.
वाटतेय मस्त तर काय करायचं. आणि आता लिमिट पण संपत आले ना. म्हणजे पस्तीस साडेतीस लास्ट असते वाटत.
हा होय होय. सरकारी याला तेवढंच आहे तीच लय झालं.
हा तेच नाही पस्तीस आहे. आणि का चटवाल्याना अडतीस आहे वाटत हा.
आणि आप क्लास आप ती काही त हेजात तर कुठं मराठवाल्यांना आहे आरक्षण नाही बाकीचेच भरते पण आपले एक पण बरत नाही. आज काम आणि नोकऱ्या तर कुठे आहे. त्या
नाही ते डोक्याला ताप.
अच्छा.
त्यापेक्षा काहीत वडापाचा बिझनेस केला तर किती फायदा आहे.
किती फायदा आहे.
एक वडापाव आता वीस रुपये ला झालाय.
भांडवरला
भांडाव लागते आणि मेन म्हणजे इज्जत महत्त्वाचे.
झाल मत्वाची होळी आपल्यासारखी नाही घालून चालत ना.
हा नाही म बिझनेस नाही. त्यात भले कोटींचा फायदा असू दे. पण आपण हे सांभाळलं पाहिजे प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. हा.
अ काय तर होईल म्हणून मी पण शिलाई मशीन घेतलेली. पण घरोघरी आता शिलाई मशीन झाली त्या.
तर म्हणजे कोणाचं हा शिलाईच्या भानगडीत नसतेच हो.
नसेच आणि आता कोण घाल ना पण साड्याच नस ना. तर ब्लाऊज कशाला घालते ड्रेस आणली. हा आणि दिवसभर गाऊन.
गाऊन गाऊन किंवा ते आता कवाडसेट निघालेत, शिगार निघाल्यात. ते घरात अडकावलं की झालं. आणि आता तर पाग पुुरचा जमाना आला टी शर्ट आणि त पॅन्ट.
नाईट प्वेंट सारखं.
पॅन्ट सारखे तेच घालायचं आता नवरी न पण हा नवरीला तर कधी एकदा ते पाच दिवस होत. आणि जाऊन मी तेट्रेस घालेला असत. असेल ना साडीत न तिला गरम होत असेल साडी आवरतच नसेल. आताच्या मुलीला
आधी घातलेलंच नसतं व मुलीन त्यांना जर
हा तेच की म्हणजे घरातच त्यांनी फ्रीवाओरलेले असतात त हो.
बास ना.
हा मग तसच प सासरमध्ये पण तसच पाहिजे असं म्हणतात.
हम्म तुम्ही काय बनवले जेवायला.
जेवयला आज मी भाकरी बनवलेली. भेंडीत सुकं कालवन बनवलेलं. आणि शेपूची भाजी केलती.
होय?
आणि डाळीची आमटी
होय झाली सगळ्यांची जेवण.
होय झाली. आता निवांतच.
आता मुलं का स्कुलला नाहीत?
तिकडं मामाच्या गावाला राहत्यात शिकायला त्यांना.
घातलेत होय?
हा.
हा, हा.
म मी आमचे मिस्टर, सासूबाई
हम्.
आमच्या जावेचा मुलगा
ह.
मुलगी, मुलगी आलेली गेली. सकाळी हा म्हणजे लग्न झालयं तिज मुलगा आहे तिला पण एक तीन वर्षाचा.
होय.
अ मग ते कसं हाय तिचं अ आई-वडील नाहीत ना तिला.
ह.
मग ती आमच्या जवळच मोठी झाल्या ना लहान असतानाच वारल्यात तिज आई-वडील.
हम, ह.
मग ते मुलगा एक हाय मुलगी. मग मुलगा अता कामावर आई मुलगी हाय ती लग्न झाल्यात तीच मुलं-बाळ वगैरे ह ह.
अ मुलगा काय म्हणते?
चालू हाय काय तरच हिकडलं कपाटातलं काढ, तिकडच्या कपाटातलं काढ.
मग दुपारचा आराम करायला मिळतच नसल नें?
नाही झोपतोय हा आता स्कूल मधन आला की झोपतोय. आपण झोप वायला लागतयं खरं. आ्ही पण थोडा वेळ त्याच्याबरोबर तो झोपेपर्यंत पडलो तर पडलो.
ह ह आणि संध्याकाळच आणि आवरायचं.
आणि संध्याकाळचं हो.
हम्म चहा संध्याकाचा किती ला होतोय? चार ला काय पाच
चारला. तिथेन बाकीची कामाला लागता आपण आपल्या कामाला लागायचं.
ह मग काही जनावर वगैरे आहेत?
होय, होय जनावर आहेत की. दोन गायी आहेत. दोन म्हशी आहेत.
हो.
तेच सासर तेन बघतात ते होय होय जर्शी गायेत.
म दूध खातय काी नाही घरात
हो.
म्हैशीच का? हा हा. आणि लोणी वगैरे काढता की नाई मग तूप?
होय होय असतंय ते.
ह ह म्हणजे असं विकायला काढताय?
नाही केला.
आहे घरातच.
आपण ह.
मग तुपाचं काय असं एखादा पदार्थ बनवता का नाही?
होय.
काय बनवताय? म्हणजे तुपला लाडू म्हणा. शंकरपाळ्या
होय होय बेसन.